ओलादन सार हा अंत
काय नाही काय माधता तुम्ही हो
हा हा चकर मारायला आल होते गार्डन मध्ये
गाडो मे चक्कर माराय लागलते काय
हा कोणी दिसत नाही सध्या गार्डन कमाल आलं गार्ड संपूर्ण हा का कोण नाही नाही चक्करच मारत म्हटलं जर जेवण झालं आत्ता म्हटलं चक्कर मारलं जाता नाही का
हा हा
हा हालल्या पण कोणी काही दि तर नाही एवढा
कोणीच नाही
नाही नाही एवड नाहीच
प्रणवन ते नाही आले का
नाही प्रणवला फोन लावला होतोणे आलो होणे तोही अजून आला नाही म्हटलं तो येईल म्हटलं तो येईल म्हटलं जरा माझ्या येईल ह तोनलात हॅलो
तुम्हाला आहे ना मी आता आहे ना रामशेर किल्ल्याचा इतिहास सांगतो
हा इथे राम शेचकिल्ल्याला जायचंय हो
हो जायच आधी त्याचं आहे नाव इतिहास तुम्ही ऐकून घ्या साडे पाच वर्षाचा त्याचं आहे नाव ऐतिहासिक लढाई म्हणजे साडे पाच वर्ष कंटिन्यू युद्ध झालेली त्याच्यावरती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब अनुमा हम् औरंग आणि मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याच्या ईर्ष्याने
हा
आपट साैन्यासह महाराष्ट्रात उतरला कोण औरंगजेब हम
हा
हम्म आणि त्याला वाटलं की रामशेज उघड्यावर असलेला छोटा किल्ला काही दिवसांतच जिंकता येईल पण पुढे जे घडले हम्म पण चिड जे घडलं त्याने मुघल छावणीत आाकार माजवला
गूगलच्या
हम्म म शाहाबुद्दीन हम्म तिडं पहिले कोणाला पाठवलं होतं शाहाबुदुद्दीन कोण? शहाबुद्दीनचा हा शाहाबुद्दीन त्याला पाठवलं होतं. औरगाजबाने आपल्या म सरदार शाबुद्दीन फिरोज फिरोजजंग याला प तीस ते चाळीस हजार सैन्यसह रामशेष किल्ल्यासाठी पाठवले किल्ल्यावर किती सैन्य होता आपले मावळे किती होते फक्त नाही, पाचशे ते सहाशे मावळे होती तेव्हा.
आता वाढलंय का?
हम् जव्हा पाचशे ते सहाशे मावळे होती हम्म. कि आपल्या किल्ल्यावरती काय होतं, किल्ल्यावरती पुरेशा तोफानावत त्या त्यामुळे मावळ्यांनी हम्म. तोफ्या नव्हत्या मावळ्यांनी जनावरांचे ओल्ले कातडे लाकडी ओ ओडख्यावर गुंडाळून लाकडाच्या तोफा तयार केल्या आणि मुघलांवर तोप गोळ्यां मारा केला म्हणजे दगड बगड यांनी तोफा तयार करून गोळ्या तयार करून त्या मारल्या. जेव्हा मुघल पाहते हम्म जेव्हा मुघल पाहतेशी यायचे.
हा हा.
तेव्हा मावळे वरून प्रचंड वेगाने दगड धोंडे फेकायचे. ज्याने शुकडो मुघल सैनिक जागीच मारायचे.
हा हा.
जागीच मारून जायची. वरतून जोरात यायचे ना? जागीच मारयचे.
एवढं ऐकयला नव्हतं. फक्त राम सकल्ला ऐकल हों एवढं नव्हतं ऐकला.
मग सांगतो ना मी तुम्हाला. तुम्ही ऐका ना आता.
वाला ना वा.
मग लाकडी बुरुज आणि फोल ठरलेला डाव म्हणजे हम्. शाबुद्दीन ला यश येत नसल्याचे पाहून त्याने जंगलातील झाडे तोडून गडाच्या उंचीचा एक भव्य लाकडी बुरुज उभारला. जो जो डोंगरे का तुमल मी बोललो?
हा तो डोंगर
हम् त जंगलातलं झाड तोडून त्याचा एक बुरुज म्हणजे ना का असं भुसा टाईप राहतं ना? तस एक तो उभारला त्यावर तोपात ठेवून गळाावर मारा सुरू केला परंतु मराठ्यांनी तोही हल्ला गनिमी काव्यानेनिकामी केला.
अरे बापरे.
हा त्याच्यानंतर कोण आलं? बहादूर खान. हा. मग शाबुद्दीन आपयशी ठरल्याने संतप्त औरंगजेबाने बहादूर खान ला कोलकात याला पाठवले बहादूर खानने. मंत्रतंत्राचा वापर करण्यासाठी एका मांत्रिकाला आणली. म्हणजे असे दिखत नव्हते ना ते मंत्र तंत्र वापरायला लागले.
हा.
ज्याने असा दावा केला होता की, तो मंत्र शक्तीने किल्ल्याचे दरवाजे उघडेल. तरं मावळा तटबंदी जवळ येेतच मराठ्यांनी वरून एक मोठा दगड फिरकावला ज्यामुळे मांत्रिकाची टोळी पळून गेली म्हणजे जे मांत्रिक मित्र आले होते ना मंत्र बिंत्र करायला त्यांच्यावरती च मराठ्यां नी हमला गला ते डायेक्ट पळून गेले.
आणि त्यांचे माऊळ किती होते?
मंगे ना त्यां त्यांश तीस ते चाळीस हजार ना. त्यांचे आणि आपले त्यांचे मावळे नव्हते ते मुघल सैन्य होत आणि आपले मावळे.
आपलं फक्त पाचशे सहाशे.
हूं म त्या त्याच्यानंतर काय आलं रसद पूर म्हणजे शेवटचा लाडा कसा झाला छत्रपत संभाजी महाराजांनी अत्यंत कौशल्याने गडावरील मावळ्यांचा संपर्कात राहून त्यांना दारुगोळा पुरवला, जेव्हा मुघलांनी वेढा अधिक कडक केला तेव्हा संभाजी महाराजांच्या आदेशावरून रुपाजी भोसले आणि माना जी मोरे हे जे आपले नाशिकचे आहे बरकां हे रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे या सरदारांनी मुघलांनवर गनिमी काव्याने अचानक हल्ले करून वेडा फोडला व गडावर रसद
हा काबरए
म्हणजे गडावरती रसद म्हणजे, तोफा वगैरे जे आहे ना. संभाजी महाराजांनी त्यांना पुरवले आ स त्यांना पा ठवले मग अखेर साडेपाच ते सहा वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जेव्हा किल्ल्यावरील अन्नधान्य आणि दारू गोळा पूर्णपणे संपला. तेव्हा किल्लेदारांनी अत्यंत शिस्तीत किल्ला सोडला आणि मुघलांना केवळ रिकामा किल्ला ताब्यात मिळाला म्हणजे किल्ल्यावरती काहीच ठेवलं नही हूं फक्त रिकामा किल्ला त्यांना ताब्यात दिला इतीस तील महत्त्व म्हणजे रामशेष हा जगातील असा मोजका किल्ल्यान पैकी एक आहे ज्याने इतक्या कमी सैन्या निशी एका महासत्तेचा प्रचंड सैन्याला साडेपाच वर्षापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी अडकून ठूवली.
बाप एवढ गारी-
असं त्यांचं हं पस्तीस चाळीस सैन्य जर एका ठिकाणी अडकून ठेवलं खूप मोठी गोष ट हे ती हूं त्यांनी एवढ वेळ अ एवढं आटकून ठेवलं ना त्याच्यामुळं खूप त्यांचं नुकसान होऊन गेल हूं म आज किल्ल्यावर पाहण्या सारखे काय आहे हे जर तुम्ही समजा रामशेष किल्ल्यावर भेट देणार असाल तर तिथे काय काय हे
तिथं काय तला हा राम मंदिर गुप्तगुहा आहे अजून
हा नाही, नाही किल्ल्याच्या सुरुवातीलाच एक पाण्याचा कुंड म्हणजे तो तलाव म्हणताय तुम्ही तो आणि प्रभू श्रीरामांच सुंदर मंदिर आहे, देवाचे मंदिर गडावर जुने भवानी मातेचे मंदिर आहे, म्हणजे भवानी माते तिचं सुद्धा एक मंदिर आहे, हं पाण्याची टाकी जी आता तुम्ही म्हणत होते ना
हा हा!
हूं पाण्याची टाकी गडाच्या खडकांत कोरलेल्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या टाक की आजही पाहायला मिळतात. हो सभोवतालचे दृश्य गडावरून बोरगड त्र्यंबकगड आणि त्यांचे विहंगमन दृश्य दिसते कळालं का एवढं काय, काय दिसतं तिथ.
तुम्हालाच घेऊन जावं लागणार आहे, एखाद्या दिवशी आपणच जाऊ. एकांद्या दिवशी हा कराय चा आहे प्लॅन चालू हे विचार जायचा जाऊ आता तुम्हालागेऊ जात.
जाऊ ना नक्की असा. म्हणजे असं एवढा मोठा आजपर्यंत लढा आहे ना. असं कोणी दिलेलं नव्हता ह हूं नाही आणि असं नाशिकच्या किल्ल्यांमधलं सगळ्यात मोठा लढा ज्या किल्ल्या वरती दिलेला ये. त्या या पाचशे ते सहाशे मावळ्यानी दिल्या ते पस्तीस
तरीे मग तरी मग सगळ्यांनी रामशेजला पहिले जायला पाहिजे. लोक दुसरीकडे जातात पहिले. रामशेज भारी किल्ला ये
हो आता तुम्हीच विचार करा ना ही पाचशे ते सहाशे जणांनी फक्त पाचशे ते सहाशे जण आणि समोर जवळपास पस्तीस चाळीस हजार सैन्य म्हणजे जवळपास यांच्या ायक पट्टीने जास्त सैम आहे समोर
हा मग दहा एकती म्हणजे डायरेक्टप दुप्पट टिप्पट नाहीे ना.
ह मग एवढं सैन जर समोर असेल तर कोण थांबवल पण मग एवढे आपले शूरवीर होते तेव्हाच्या मावळी
मग किती शिर घेत होते आता
हो नाही तरर आत्ताची पिढी नसत काय काय करण्यात जात आता त्यांचं काय सांगू सर तुम्हाला
काय सांगावा आता तव्हाची पिढी म्हणजे भारी.
हो एकदम भारी म्हणजे असं इतिहास जर ऐकला ना तर असं मन प्रसन्न होतं. म्हणजे असं म्हणजे आता तुम्ही पण बघा ना सर तुम्ही पण अशा तरुण वयातून गेलेला तर अशा तुम्हाला पण माहितीे असं जर आवाज ऐकला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की लगेच आपल्या तोंडातून जय निघत असं रक्त लगेच सळसळत. हम्म आणि म मला त्यांचे ना ते डिसिजन खूप आवडता नाही का? म्हणजे जस की चौरंग खेळता.
हा.
वगैरे तसे ते डिसिजन्स म्हणजे त्यांच्या सारख न्याय करणारा राजा कोणी नाही. आत्ता जे आहे. नाही आणि म्हण मंत्री वगैरे आत्ताचे जे आहे ना ते एकदम टाम एकदम.
सगळे टामटूम ते तर काहीच नाही राहिलं.
हम्म हे फक्त आता महाराजांच्या नावावरती राजकारण करत बाकी काहीच करत नाही.
हा बाकी काही नाही. काय आता काय बोलणार? त्यांना.
हम्म. ह्यांना बोलण्यात तर काही अर्थच नाही हो. बाकी असं नाशिकच मग ते आपलं त्र्यंबक अ झालं किंवा मग आपलं अ ब्रह्मगिरीच खूप स्ट्रॉग ते असे ब्रह्मगिरीचे जे तुम्ही जे कपारी मार्ग बघितलेला असेल ना
हां.
सुद्धा कोणाला सैर करता आलेल नाही कारण की त्याच्यात जर कोणी चढलं तो एक नाहीे का पायऱ्या डायरेक्ट जागीच वरती बघा ना
कुठं म्हणताय?
ब्रह्मगिरीला ओ.
हा ब्रम्हगिरीला.
हम्म ते वरती चढणंच मुश्किल होतं कारण तू एवढं उंचा वरती आणि त्या तू वरती जायला चढणं. त्या पायरीनी जर कोणी गेलं मधी तर तिकडून वरतून डायरेक्ट गरम तेल फेकून द्यायचे. हम, काहीच हे येत नव्हतं
हा.
हा बाकी काय म्हणता सर तुम्ही?
बाकी काही नाही माजे
जेवण वगैरे झालं का तुमचं
हा झालं आता इथे गार्डन ला चालू होत आता जातो घरी बरा
बरं बरं ठीक आहेखी काही तुम्हाला नाशिकचा इतिहास वगैरे काही ऐकायचा अस
हावा सांगू ना बरोबर सांगू अग ऐकायचला चला चऊ हो